हॅलो हां लागलां माझां
माझां कसं कांहीं कॉल लागेनां कायं माहिती
नाहीं माझं पणं तसंच दाखवलं परंत नई चालूं काॅलीग मंध्ये बघूया लागते कां मं ट्राय करूंन लागते कां लागलां म्हणूंन म्हणले मी इकडूंन तो म्हणजे आपलां नॉर्मल कॉलकंट करते ते मंग तूं उचलं
हां
हम्मं नाहीं कांहीत प्रॉब्लेम येतोय परंतु असं दोन तीनं वेळाईल वगैरें केलं की नाहीं
हां मी पणं जे प्रॉब्लेम आले ते स्क्रीनशॉट मारूंन ठेवल्यातं आणि स्क्रीनशॉट पाठवलेलां पणं पणं आणि पर तो डिलीट एव्हरी वंन केलां
केलां कां हां म्हणजे असं कॉल चालूं करूंन त्यांतून करूंन बघायचं आता जसं झालंकी नाहीं तसं एखाद्या होऊनं जाईलं
हां
आणंखी कांहीं नाहीं बसलोयं बघं
मी पणं बसलेलो तेवढ्यांत तुझां कॉल आलां
हम्मं चहा झाला कां नाहीं
नाहीं अजूंन
हम्मं
घरांतले सगळें आहेतं पांच पांचच्यां पुढं करायचां चहा
हा हा
कोणाला कुठं तरी जायचं असलं तर जरा लवकर करायला लागतं एवढंच
म्हणजे त्यांच्या त्यांच्या वाटणीचा करून द्यायचा काय लवकर?
असं काय नाही-
दंगा ऐकायला मला म्हटलं जास्त
हम्
हम् मग आणखी? अगं ते तू एकदा ट्रेनिंग मध्ये ते रेसिपी सांगत होतीस कुठली रुमाली रोटी?
नाही रुमाली रोटी नाही काय हा हा मटका रोटी
हा ती रेसिपी एकदम आठवली मला
हा
जरा सांग कशी करतीस?
काय नाही ते मैद्याचं पीठय ना?
हा
त्यामध्ये दूध घालून मळून घ्यायचं ते एकदम असं मुलायम टाईप दूध ऑल ओव्हर दूधच सगळं
हा हा
पाणी जरा पण नाय वापरायचं मग त्याला असं एकजीव झालं ना ते कि त्याची अशी पातळ रोटी करून घ्यायची अशी एकदम अ एकदम पातळ कुरकुरीत अशी क्रिस्पी व्हायला पाहिजे ती आणि ती एकदम अशी ह्याची बुडाची ही असते माहितीेय?
हा तवा किंवा कढाई
तळबुडाची कडई
हा
ती अशी पालती ठेवायची गॅसवर
हां
पालती ठेवायची आणि ही रोटी जी असते ना त्या कडाईच्या आत कारणच त्यांच्यावर झाकून घ्यायचे म्हणजे शेकायला ठेवायची.
हा
शेकायला ठेवायची मग ती शेकून झालं ना की त्यांच्यावर मग म्हणजे तिला असं बुट्टी सारखा आकार येतोय.
हा हा येतोय की
म्हणजे कडई वर असल्यामुळं
हम्म
मग बुट्टी सारखा आकार आला ना ती रोटी काढून घ्यायची आणि मग पां ती मागची बाजू पण वाफेरीे वाफेवर भाजलेली असत्या मैद्याची ती रोटी मग पाठीमागची बाजू पण भाजलेली असते त्यांच्यावर मग चाट मसाला आपली ही खारी डाळ, खारी बुंदी, कांदा, टोमॅ टो आणि हे काय आपलं
लिंब वगैरे
हा लिंबू आणि धनेपूड जिरेपूड हे असं म्हणजे
हम्म
मसाले टाईप टाकून घ्यायचं.
हा हा
आणि नंतर मग ते खारी डाळ वगैरे असल्यान असल्यामु क नाही ती कुरकुरीत पण झालेली असत. त्यामु कुरकुरीत पण झाल्यामु नंतर मग ते आपण असं. ह्याच्यासारखं पण खाऊ शकतोय असं पापड टाईप त्याला कुठली भाजी पाहिजे किंवा काय असं काही नाही.
हा म्हणजे छान लागते खायला.
हम्म कुरकुरीतसं मुल हेच होतय ते असं. आपलं पेपर डोसा टाईप
हा हा हा कळालं म्हणजे पापड जस की आपण मसाले पापड खातोय त्या प्र्रकारे
हा फक्त काय बाकीच सगळं हे घालाय लागतय त्यावमध्ये ह हारडाळतनी वगैरे सगळं.
हा मी कस घरी दाल तडका वगैरे बनवलं ना त्याबरोबर म्हणजे माहित म्हणजे त्याबरोबर. बरोबर आम्ही मैद्याची रोटी करतोय ती पण कडक असते ना.
हम्म ते नान नान टाईप मध्ये करू शकतोय आपण
हो हो का रडत ये ते
लागलं बक.
हम्म.
बोल.
काय पाहिजे का तिला
हम्म बाहेर कायतरी बघून आलं. नाही नाही बाहेर काहीतरी बघून आलेय ती ते पाहिजेलाय तिला
हा हा ह.
बोलतो.
नाही तेच मग आमच्या पण घरी दाल तडका वगैरे असल्या की नाही त्या रोट्या बनवाव्या लागतात.
एकदमच जास्त कंटाळा आला ना त्या दिवशी चकुल्या करून खायच्या. म्हणजे पोट पण पोट पण भरतय आणि च म्हणजे पचायला पण
मैदा म्हटल्यावर बचायला हलकं नाही ते हॅलो. हॅलो.
हा आवाज कट होतोय तुझा?
अला का?
हां बोल.
हा मैदा म्हणल्यावर पचायला हलका नाही म्हणलं.
नाही नाही चकुल्या ह्याच्या ग आपल्या गव्हाच्या पिठाच्या
हा हा ते ते माहिती आहे हो हो हो हो हो ते आमटीत बनवते. डाळीच्या आमटीत
हा हा हा लिंबू पिळून खाल्लं की एकदम. हर पा.
मस्त लागते होय होय बनवतात. ते मम्मी वगैरे वगोर बनवायची गावाकडे इथे जास्त नाहीत. तसं काय खात. हम्म एखाद्या म्हणजे ठराविक रेसिपी खातात ठराविक नाही.
इकडच्या लोकांना कसं असं. भरलेलं भरगतच ताट पाहिजे पंचपकवान असं एकाच दुसऱ्या टाइमाला ऍडजस्टमेंट असं काही नाही.
नाही नाही आमच्यात पण तसच आहे मग गावाकडे कस अगोद ह अगोदर असं कस गावाकडे बघे म्हणजे असेच चांगलं बनवायचं म्हणजे कधी ताक कण्या असायच्या. तेव्हा
काहीतरी चेंजेस म्हणून करायला काय हरकत नाही.
वेगवेगळे हा आणि म श ून काहीत असं हुरडा वगैरे माहित आहे ना. ते ज्वारीचे कंस कोळी कोळी आल्यानंतर त्याचा होरडा वगैरे बनवतात.
होडा. हा होौडा.
ह. नंतर ते हरभऱ्याचे पण काढून आणल्यानंतर त्याचा पण हवळा भाजला जातोय. ते पण असते म्हणजे ते कसं? थंडीला शेवकोटी करतोय ना त्यामध्ये ते भाजतात ते पण छान लागते खायला. हर बरे असे ते भाजून निघतात ते अर्धोट कच्चे असतात ना. हॅलो.
हॅलो आवाज कट होतोय का?
येतेय काय?
हा आत्तायतय.
हा नाही पण व्यवस्थित मला तर व्यवस्थित ऐकू येतंय.
मला पण आत्ता व्यस्थित ऐकूयला मध्येी दोन तीन वेळा नाही हॅलो हॅलो म्हटलं मी
होय बरं बर काहीतरीेंचा प्रॉब्लेम आहे आटडत.
आधीचं जेवण आधीच्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच होत्या आता सगळं.
आता सगळं पॅकेज म्हणजे फड पॅकेज जास्त पॅकेटमधलं खायची सवय लागली मुलांना पण कुरकुरे हे ते. अगोदर फस फक्त एकच रेसिपी चुरमुरी फरसाणा यासारखं काय? तर खायचं झालं नाही तर घरी घरीच क शेंगदाणे वगैरे नाहीतर शेंगदाणीची चिक्की
हे वाटायचं.
ह तेच की आणि तेच चांगलं होतं हे काय आत्ताच्या मुलांना तसलं जात नाही. पण पाच रुपयेचा कुरकुरी्याचा पडा दिले की खुश होतात काही नाही आवडत बाबा ते चिकट चिकट खयला होय त्यात काय चवटते क नष्ट.
त्यांना आवडता य तेे
ह ते फक्त चटपटीत मसाले घालून बनवलेले असते म्हणून त्यांना आवडते.
हम्म वडिलांचे डोळे मोठे झाले की आपण कोपरा धरून बसत होतो.
होय आत्ताचे मुलं घाबरत नाहीत.
आत्ताचे मुलं कुणालाच नाही घाबरत.
हा ते लाड जास्त करतोय ना त्यामुळं
वडिलांचे डोळे मोठे होऊ देत नाही तर आईच त्र आईला काय पण त्रास होऊ दे. काय फरक नाही पडत त्यांना
् आई उठून मारली तरी फरक पडत नाही.
हा नाही फरक पडत. आणि आपल्या वेळेला आपल्याला शाळेबद्दल किती आपुलकी होती आपण तयार होऊन पटकन ायला जाणार आताच्या मुलांना शोधा लागते कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसले बाबा म्हणून
आता तसंच झालंय पाऊस झालाय आता मुलं भिरलेले नाही तर आता जाऊन शोधणार नाही पाहिजे मला आपण म्हणजे जे उदाहरण सांगायल आहे नाही तेच समोर चाललंय माज्या अ पाऊस आला हा पाऊस आला मग तेच म्हणलं मी बाहेर जाऊन. ते तरी मुलं घरी यायचं पण नाव काढत नाही.
तिथल्या तिथच खेळायला जातात ना ते
जातात इथं जवळ शाळा आहे मग ती शाळेमध्ये खेळतात तिथं थांबतात आडोश्याला पण मला कसं पाऊस आला की म्हणजे घरी आलेलं बरं ना आपलं आपलं हा
समोर दिसायला पाहिजे मुलांचं वेगळंय
हा आणि खेळाण्यात लय मग्न राहतात घरची वाट बघत्यात वगैरे काय लक्षात नसतय
आणि त्यांना घराची ओढच राहत नाय
नाही आता गेले की गायप तिकडचं जेवायला पण शोधून बोल बोलवून आणावं लागतय जेवायला चला म्हणून
हा
हम् मग त्यानंतर येतात मग जेवतात आणि जेवले की नाही लगेच जाऊ? जरा खेळून येऊ? पाच मिनटे तोंड वगैरे बारीक करून एकदम इमोशनल ब्लॅकमेल करत्यात
ते नाळ पिक्चर मधलं गाणं नाही काय जाऊ दे ना जाऊ दे ना माय
ह त्या तर गाण्यावर डान्स केलाय मुलग्यानं माझ्या लहान गटात अस त्यामुळे ते सारखं चालत असते जाऊ दे नव्हं
हम् हम मुलांच्या आठवणी आणि त्यांच बोलणं त्यातच दिवस निघून जातोय आईयांचा जस जसे मोठे होत्या त्या तसतसं त्यांचे काय तरी वेगळेच खूप बघायला मिळतात आपल्याला
लहान असताना असं वाटायच कधी मोठे होतात आणि मोठी असताना असं वाटते लहान होती तीच बरी होती ती खरंच की
म् बरं चालतय ठेवते मी हा